हॅलो
हा आला आवाज
हो आला आला मला पण आला आता
हा मगाशी कट झाला का माझा आवाजच येत नव्हता
हा मगाशी नेटवर्क मला वाटतं गेलं होतं वाटतं
हम्म तेच ना असच होत आधन मधन कशामुळें काय माहित
हो
हम्म
तर काय बोलवते मग तुम्ही
हा म्हटलं मी लहानपणी पासून कडी पत्ता खातच नाही काय आल ताटात बिटात साईड ला काढते आणि बाकीच खाते असं कधी चावून बिऊून खाल्ला नाहीये मी म्हटलं
अच्छा
हा मला माहित होत चांगला असतो मग त्याचे काय काय फायदे असतात ते नव्हतं माहीत मला माहिती झाल्यानंतर म्हटलं खाल्ला पाहिजे घरचे पण पहिला बोलायचे खा चांगलं असतं पण आपण कुठे लक्ष देत आपण नव्हत तर खात
हम्म बरोबर आहे
हा त्याच्याने टेस्ट पण छान येते ना
हो
हा काही लोक कडीपत्ताची चटणी पण करतात वाटतं
अच्छा
हा ऐकलंय मी
छान लागत असल मग ती.
हा छान लागते बोलतात आणि एक बाई बोली होती मी कडीपत्त्याचा ज्यूस करते हे काही वेगळंच मला ऐकू आलं तर ज्यूस कस लागत चटणी चटणी ठीक आहे चटणी छान लागत असेल पण ज्यूस कसा लागत असेल?
हा पण तुला कसा लागतो यापेक्षा त्याच्यात किती फायदे त्याच्यासाठी तो पिला पाहिजे.
मग चटणी बनवून खाल्लेलं बरं ना
हो
ज्यूस कसा प्यायचा?
आता भेळ वगैरे मग तुम्ही खाल्ली नाही का ती गावाची भडंग चिवढा दिवाळीला बनतो तो
गावाकडची भेळ खाल्लेली आहे.
त्यात असतो कडीपत्ता माहितीय तळलेला एकदम कडक झालेला असतो
हा माहित आहे माहित आहे कुरकुरीत हा तो खाते ना
तो खात
तो छान लागतो कुरकुरीत असतो तवा असा कुरकुरीत असेल तर खावू वाटतो पंण नरम झालेला नाही खावू वाटत
बरोबर बरोर
हा तेच
ह अस खाय खूपच खाते आपण कडीपत्ता
अच्छा
हम्म हम् बाकी काय म्हणताय?
अं बाकी काय नाही निवांत चाललय.
पाऊस थांबला का तिकडचा?
अ हा. मधी तीन चार दिवस झाला ऊन पडलं होत कडक. आता काल थोडासा पाऊस आला आज पण थोडासा आला. अजून प्रॉपर चालू नाही झाला पाऊस.
आमच्याकडे पण तसच आहे आज आला थोडासा पण आता संध्याकाळपासून थांबलाय.
हम्म.
आता नाही पडत आहे थोडा पण पाऊस नाही पडत आता
अच्छा तेच तरी गरम होतय थोडस आलता तरी थंड काय होत नाहीये वातावरण हम्म
बरोबर.
तेच, वातावरणच चेंज झालेय पहिल्यासारखं नाही राहिलंय.
हो ना नाही राहायला पहिल्यासारखं आता मागच्या वर्षी एवढा पाऊस पडला की नको नको झाला आता पाऊसच पडत नाही.
हो हो तेच ना, कधी पाऊस, कधी वारा, कधी ऊन, कधी थंडी, कुठलाही ऋतू कधी पण येतय.
हो.
हा ना,
मागच्या वर्षी खूप प्रॉब्लेम झाला पावसामुळे
हो ना,
कुठले रस्ते सगळे खराब होते कोण रस्ता बनवत नव्हतं. कारण की पाऊस चालू होता.
हा
माझ्याच एवढा सुट्ट्या पडल्या मागच्या वर्षी ऑफिसला बापरे बाप
अच्छा.
हम्म
अरे बापरे, ओके.
हो.
मग आता ह्या वर्षी कसं आहे काय माहित?
या वर्षी तर काय होते काय माहिती
हम्म बोलतात हम्म.
काय बोलतात?
बोलतात पुढच्या आठवड्यापासून येईल तर काय माहित
हम्म.
हम्म. आता कधी येतो काय माहित.
जून तर संपला, जुलै तर संपत आला आता, आता फक्त ऑगस्ट आणि सप्टेंबर बाकी आहे. दोनच महिने बाकी आता पावसाचे
हो तेच ना,
आता बघूय तो म्हण पटलं सांग पटलं पहि सांगला.
हम्म. बरोबर पडला पाहिजेल गरज आहे.
ऋतू चक्र बदललं सगळं
हो तेच ना,
उन्हाळ्यामध्ये पण पाऊस येतो, हिवाळ्यामध्ये पण पाऊस येतो, कधी येतो पाऊस
ह काय झालंय काय माहित कशामुळं बदललेय.
तुलोल वार म एले
अच्छा
हं दोर खुप बनतोय ना कंपन्या ते परत वेस्टेज खूप आहे वेस्टेज ला आग लावली जाते त्या आगीमुळे पोल्युशन होतं केमिकलचे ढगं बनतात मग ते ढगं चांगल्या ढगाना त्रास देतात. त्याच्यामुळे होतर
अच्छा! असंय काय ओके
बाकी काय चाललंय?
बाकी काय नाय निवांत-
मी तुम्हाला एक दोन तास करु का कॉल?
हो हो चालतंय
थोडा कॉल येत होता ऑफिस मधून करतो तुम्हाला मल
हां हां
ओके ओके
हो हो बाय